हॅलो. हॅलो. हॅलो, हा रेंज नाही का काय? आवाज येईना हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा येतोय बोल
तेच ऐकू त्याचा, मी तेला कॉल केलाला मगाशी
हम्म हम्म.
ते मी
मला वाटलंच कॉलेराय, मी तवर म्हणलं शिवून घेतो.
हा म ते मला मित त्रानी मगाशी वाडीत मित्र भेट, होय मला मित्र भेटला नई वाडीत, तो म्हणला मला सांग बीना सांगता गेलाय तुम्ही, मी म्हणल आम्ही काय गाई बघायला गेलो नव तो म्हणलं मुद्दाम, आम्हाला भेटाय बोलवल्याला म्हणता ना गेलेलो म्हणल. मग मी त्याला म्हटलं, अशी अशी गाई आय घेत णार काय? तर घेतो मन म बघूया म्हणला, म तेन फोन केलेला मला मगाशी कि शुभ्या अस असं विचारून बघ त्याला मग म मी त्याला फोन लावलो कुडल ला तर काय उचलला नाही ते आपण फोन चालू असताना दोन-तीन फोन आलेचे.
हम्म. असं म्हणतात हेचच म्हटलं तेचच फोन आला अस. हा तोवर मी जेऊन घेतो. हॅलो.
मध्ये
आवाज येत नाही का? हा.
मला म्हणला सकाळी घेऊन येणार आहे म व्हिडिओ टाकतो.
अछा, तुम्ही तिकडूनच आणताय काय?
म्हणजे तिथं कसं सांग? म्हणजे आपल्या इथं लोकलच्या आहेत ह्या काय एवढ्या काही खास नाही आहेत. तिथल्या आहेत ना त्या जरा क्वालिटी आहेत.
ज-जर्शीच ना.
होय हेच्या
इथं कस जरा सगळ्या ब्रँड आहेत भेटत्यात.
आपल्याला काय त्यातलं माहित नाही त्यामुळे काही विषयच नाही.
वीस लिटरच्या वरच्या
असं होय. त्याच खाद्य पण तस असणार.
होय.
हम्.
खाद्य पण आहे तसं.
हम्, तापाच काय नाही नव्ह बाकी काय विषय ते जाऊदे सो असं ताप वगैरे म्हणजे असं तापाचं काही काम नाही ना.
नाही, नाही बाबा.
निवांत
निवांत आहे म्हणताना तर एक-एक काही तरी बिझनेस पाहिजे रे काय उप
ते जॉब नाही ते ए बघ त्यांच ते आठ तास राबाय आठ तास काम करायचं आणि काय म्हण
अरे मला सांग तिथे आठ आता आमी एकच जात होतो. जॉबला सकाळी दहा ला रूम मधून निघणार अकराला पोचणार. अकराला पोच नार संध्याकाळी सहा ला सुटणार. कधी सात ला सुटणार पण कधी आठ ला सुटणार असं होणार.
काय नाही टाईमच नाही काय.
काय आणि ते आता डेडलाईन आली पिक्चरची तर मग आ तरी अकरा पण वाजणार बारा पण वाजणार एक- एक वेळा तिथं राहिलोय सुद्धा ऑफिसमध्ये.
माहितीय कि तू म्हणायचस की
मग त्याच्यापेक्षा एवढं सगळं करण्यापेक्षा आपल्याच धंद्यामध्ये दोन-दोन तास फक्त तर आपलं तर काय म अरे तिथ दुसऱ्यां च्यात दुसऱ्यात आठ-आठ तास काम करायचं. आणि आपल्यात दोन तास काम करायला लाज वाटायला कशाला होय बाबा.
काय ते आपल्या इकडं काय एवढं वाटत नाही सोड आपल्याकडं सगळीच अता तेच करत्यात.
म्हणताना आता बघ. आता काय करतोय हे बघायचं नाही पैसे बघायचे. तर खरंच की आता परिस्थिती तिच आहे सध्या अरे आता शेवटी बघ सध्या सध्या ब बिजनेस जो करेल तोच राहणार. आता आता एवढं कशाला लईलाम तुमच तुमच्या नामच त्याचंच बघ
होय तुला कसं माहिती
म्हणजे मी तुमच्या घरी येत होतो त्यावेळी त्याच्या किती होत्या चार पाच होत्या.
हा आता किती हायेती त्याच्या केवढा मोठा गोठा गेलाय. थार घेतल्या थार बड्डेला पुर्गीच्या परवा तू कधी बाई रोहनच अस माझा स्टेटस मला वाटलं तो आहे वाटत इन्स्टाला
मला फोटो पाठवलेला रोहण्यान तिथे गेलेला तो मला फोन लावलाय की अस- असं शुभुमदा मी इथ आलोय. आणि मी त्यावेळी धारला बसलेलो मी म्हणला मी पण धार काढायलो म्हणलं. आणि मला फोटो टाक म्हणलं बघतो नंतर ना मग टाकलेला.
सत्तरा म्हशी आणि पाच गाई होत्या चार पाच गाई होत्या.
म्हणजे तेच गोट्याचा फोटो बघितलास त्यान मोठा गेला होता आणि आणायचंय वाटतं.
होय म किती मोठा मस्त गेलाय मोठा,
हम् त्याचं पण असं ओपनच आहे वाटत.
ओपन म्हणजे असं ओपन नाहीये बांधत्यातच पण असं ऐस,
हैच पैच बांधत्यात पण तो एक एक एक म्हणजे मी एकदा गेलो कि नई तो एक एक घेतोय बाबा धाराच्या गाई
नाही मी आता ते बघितलो कणी त्या एक पूर्ण सतराच्या सतरा होत्या आता अरे ते आधी जागा नव्हती त्यावेळी होत रे आता केलाय की् म त्यो बाहेर तिथच गेलेला,
पण विषय काय माहितीये धाराला घेतोय की नाही ते घेतोय आत
नाही बाबा मला फोटो टाकले सतरा होत्या.
असेल सतरा, सतरा अरे तस नव्हं धार काढताना एक असं करतोय तो
आतच होत्या ग सतरा
आतच होत्या काय म असल काय माहिती त्याचं नियोजन कसं.
हम्म आतच होत्या त्या दिवशी मी बघितलं. म्हणलं मस्त केलाय अरे तीन चार लाख रुपये बिल येत होत.
अगदी किती येतंय बाबा कितीतरी येतं काय मला पण परवा म्हणालता बय होय होय. आणि म्हशीच्या म्हशीच्या याला दर वेगळा आहे नाही का.
साठ रुपये आहे.
आणि गाईच्या ह्याला
फक्त फरक काय म्हस फरक काय आहे म्हैस म्हैस कीनई
हा
तुझी धार तेरा चौदा लिटर म्हणजे हाय चांगल्या चांगल्या हेची म्हस किती देणार आहे. तेरा चौदा लिटर तिथं गाई किती देते पंचवीस लिटर देते. मग ते त्याच तेच होतंय एवढं काय फरक पडत नाही ग
पण ते लिटरवरच असते ना शेवटी..
मला काय मला काय म्हणायचंय म्हणजे जे काय ज्यांच्या इथं सूट होतंय ते घेतलेलं बरं...
हा ते पण आहे.. आणि ज्याच्या त्याला ते म्हणजे आता त्याला पहिल्यापासते पर गा.. पण तेवढंच येत रे तिच्या... आधी गाई होत्या म्हशी नव्हत्या त्याच्या पहिल्या गाईच होत्या. आत्ता म्हशी आणल्यात तीन ना कायतर... आणि मध्ये आमच्याकडले सगळे हरियाणाला गेलेते की बाबा. हम्म म्हशी आनायला रेल्वे न आणल्यात.
पण ते बंद केलं वाटत रे आता....
त पण केलं पण मागच्या वर्षी गेलीत बाई बरेच जण....
हो आत... आता काहीतरी बंद केलंय ते रेल्वेने हा होय पर... गोकुळच असेल मग.... हम्म ते चालूक होतं मध्ये गोकुळच... पैसे देत होती अनुदान होत...
हम्म....
लाख रुपयेला चाळीस हजार रुपये काहीतरी....
काकी काय करायला लागल्यात....
खाली हायत जेवण...
तू वर हायस व्हय.... मी तुझ्या तुमच्या घरला याची घरला याची म्हणत अजून येतोय....
गपरे बाबा... काय बॅलन्स संपलाय वायफायचा शुक्रवारी.... आणि हा हा वायफय आहे ना तो चेंज करायचा आहे मला मला वाय... फाय बसवायचाय त्यो जीओ फायबर चा. त्यांचं कस हाय सांग हे वाय... फाय ना ते केबल आहे ह्यांची...
कोणाची....
म्हणजे ही यांची केबल केबल नाही लाईन आहे ना हची तार आपली हची.... हा मग ते काय होते सांग कोणत आधीमध्ये तुटत... तय पाऊस आला की काहीतरी झाड पडलं वायर तुटत्या मते आधी मधी... एक एक दिवस की नाही वायफायच बंद असतोय आणि जीओ फा... आणि जिओ फायबरचं कसं हाय.... इथे घरावर जर लावलं घरात आता आपल्या तर डायरेक्ट कनेक्ट होतं ते ह्याच्यासोबत.... आपलं टॉवर बरोबर त्याला काय लाईन नाही ना काय नाही डायरेक्ट.... एअर फॅब्रिक असते ते त्यामुळे त्यांची नेटवर्क एकदम फास्ट असते... आणि कधीच जातच नाही.... त्याच्यामुळे मग आता मी ते चेंज कर आणि त्याच्यावर काय प्लस प्लस पॉईंट काय माहि काय.....
हा....
कि टी व्ही चॅनल एक हजार फ्री आहेत त्याच्यावर.
काय काय.
टीव्ही चॅनेल्स एक हजार फ्री आहेत. हा मग आता माझं काय व्हायला लागलंय सातशेचा....
महिन्याला रिचार्ज सातशे चा त्यावर सगळ्यांचं तुमचं चालत असेल....
त्यावेळी घ... त्यावर सगळ्यांचं घरच चालतय प्लसी टि व्ही चा रिचार्ज सुद्धा केबलचं जे मारत होतो ना मी आता तीशे शे रुपयेंच...
हा ते बंदच की रे तेच त्याला जोडायचं.
आता काय झा सांग ह्या वायफायला सहाशेचा बॅलन्स प्लस तीनशेच केबल नऊशे रुपये चाल्यात, मग आता ह्या सातशेचा मा रल्या नंतर न सगळंच ऐकत्र होत मग आता ते उद्या येणार आहे सकाळी. दोन दिवस झाले वायफाय बंद आहे, शनिवार रविवार. ते ती शनिवार रविवार दिदिला सुट्टी असते. त्याच्यामुळं काय,
बर, श्रुतीने एक ते बरं गेले निवांत.
मग शनिवार रविवारी, बंद सगळं वायफाय तेन.
वायफाय पण बंद.
आता वायफाय बंद आहे ना, सध्या बॅलेन्स संपलाय. मग आता हा जर बॅलेन्स मारलो तर परत महिनाभर जाणार.
होय.
मग तो दुस त्या दुसऱ्या वायफाय वाल्याला फोन लावलेलो. तो म्हणला सोमवारी येणार सकाळी, मग ठीक आहे म्हणलं. मग सोमवारी येणार तर, मग आता हा बॅलेन्स मारण्यात काय अर्थ नाही म्हटलं.
हम्म.
मग दोन दिवस बंदच आहे, शनिवार रविवार आता उद्या येईल सकाळी.
हम्म हम्म हम् बर. मग काय आणि.
काही नाही बघ निवांत चालू आय.
तुला मी फोन करायची म्हणली, आणि राहायलाच त विषय सांगायचा एक होता तो. त्यांच्यावर, मी परत काय फोनच कराय नाही तुला.
मधि होय.
सांगतो तुला आता निवांत हिच्या रतो.
चालते चालते. कर निवांत त्यावर कधी तर, त्यावर